हा मी आता केला तर काय आलं पहिलं
नाही मला आलाच नाही माझा कॉल चालू होता दुसरा
रिंग झाली आणि परत की आता मी लावला तुम्हाला परत तर हा टास्क हा टास्क पूर्ण झालेला आहे तर कॉल सुरू करायसाठी सुरू ठेवायवसाठी मग मी परत सुरू ठेवा म्हण केलं म तुम्ही तुम स कॉल मो का सेक
हो हो
मग तुमचे दहा हजार आठशे झाले
नाही अजून
मग
सांगते मी ते व्हॉट्सअपला बोलू आपण मेसेजला हो हो काय नाही काय चाललंय आता भाजी करायलाली मी
अच्छा
ह आता मुलगा येणार ना आज लवकर स्कूल वरून त्यामुळं
मग तुम्ही अ पुढे काही करणार आहे परीक्षा देणार आहे तिथून
आता हे करणार आहे ना आता झालंय माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पण मला पी जी करायचंय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय त्यामु आता पुढे ऍडमिशन घ्यायचंय मला म्हणजे आ आता कसं झालं घेणार होत मी लगेच पण डिग्रीच शेवटचं वर्ष असताना लग्न झालं ना मग आणि परत तर लग्न झाल्यानंतर मी एक वर्ष ते पूर्ण केलं एक्झाम वगैरे दिली त्यानंतर एक दोन वर्ष जॉब पण झाला परत मगनर तर न बाळ झालं मग त्यानंतर ते कोरोना वगैरे हे झालं
का
म्हणज दोन हजारठरालाझ डग्री कंप्लीट झाली दो हजार एकोसला आच्या इकडे पू आला त्यामुळे पुरामुळे ते राहिलं मग असं झाल्यानंतर तर दोन हजार एकोणीस झाला मग दोन हजार वीस ला काही नाही दोन हजार वीस ला मुलगा झाला दोन हजार वीस एकवीस ला परत महापौर कोरोना वगैरे हे यामुळे ते पीजीचं ऍडमिशनच राहिलं माझं
हो का
मग त्यानंतर मी पण जॉबच्या नादात मग मग झाली गेल्यावर काही झालं गेल्यावर पण ह्या वर्षी पण असं झालं की माझ्या जॉबच्या नादात मी म्हणजे त्यांची डेट होऊन गेली ऍडमिशनची आणि मग माझ्या लक्षात म्हणजे मला ती माहिती पोहोचली
ऍडमिशनची मग त्यामुळ ते पण राहिलं माझ ऍडमिशन म बुकवाता पुढचे पुढच्या वर्षी तर मी सधी सोडणार नाहीये करणारच आहे पी जी कधीतरी होऊ ना माझ्या हच्यात मी लाईफ मध्ये पी जी करणारच आहे म्हले त्याला किती पण वेळ लागू
हा
पण मला पेजी क हो आणि शिक्षणाला खूप महत्व आहे नसेल तरी पण माझी एक असं एक इच्छा आहे की मला पी जी करायचं पोच र ग्रॅज्युएशन नाही जॉब केला तरी मला जॉ हे करायचंय
हम
म्हणजे पुढं हो पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंच आहे मग तस चालेल जॉब पण असं मला भेटतोच असं मी म्हणत ते मला जॉब करायचं नाही पण मला जॉब सत्ताहून असं जॉब घरी येतात माझ्याकडे तुम्ही मॅडम करताय का कारण माझ आता भरपूर जॉब झालाय ना एक्सपिरियन्स पण आहे भरपूर कारण मी हो बारावी नंतर मी कॉलेज करत करत असं जॉब केलेलं आहे त्यामुळे मला भरपूर असं येतात त्याणून तुम्ही करताय का हा जवळ म्हटलं हा करते मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं करते तुमचं माझं अकाउंटिंग पण चांगलं आहे पण माझं फील्ड नसताना पण मी टीचिंग पण केली आता
होय
सो इंग्लिश चांगला असल्यामुं तिला इंग्लिश मिीडियम मध्ये फर्स्ट टू फोर्थ पर्यंत हो
अरे चांगलंय की नाही नाही होईल ना तुमचं जर एवढं अमबिशन आहे म्हणथ जिद्द आहे एवढी शिकायची
शिकायची पण आहे आणि आता स्पर्धा परीक्षा पण ते पण कराले ना प्रयत्न त्याचा पण कुठं पण ढायला लागतो तो तर आहे आपण असं म्हटलं तर नाही होतो वेळ मला वेळ नाही वेळ नाही आपण काढला तर वेळ भरपूर वेळ आपल्याला मिळतो
काढला तर मिळाला नाहीतर काय
नाही हाग ते असं आपोप तर नाही मिळत आपणच काढावा लागतो आपणच पटपट सगळं आवरलं तर आपल्यालाच वेळ भरपूर मिळणार आहे तर नाही बघा एक एक दिवस आपण असं म्हणतोय कि हा आपलं गावाला जायचं असेल तर ते दहा सगळी कामं दहाला आवरतात पण तेच घरात असेल तर बारा दोन वाजले तरी आपले कामच नाही होत तर आपण शिस्तात, आपल्याला हे नसते ना पुढं काळजी नसते ना आपल्याला. कशाची, तेच काळजी असेल तर म्हणजे आपल्याला करायचं, हे ज एक असेल तर मनात आपण पटकन काम आवरून अभ्यास वगैरे करायला मिळते ना. हो. ते आता एक, माझं एक स्वप्न आहे बघू आता कधी होईल.
पूर्ण होणार तुमचं स्वप्न. छान अजून एकदा ते झालं की पुढे तुम्हाला जॉबच्या संधी वगैरे तर ॲब्युअसली येणारच.
हो, आता पण आहेत माझ्या कड संधी भरपूर आलेत मला पण मला जायचं नाही आता कस अस आपण जॉब
नाही जॉ जॉब कराय नाही, जॉब करायला लागलं तर मग पर मग ते.
हा अभ्यास पण आणि मेन कस माझ लहान मुल आहे म त्याला त्याचं पण बालपण कुठ तरी हे असत ना, त्याला ह्या वयातच
तीन तिनही तिनही जबाबदारी म्हणजे थोडं हे आहे हो. अभ्यास आणि घर आणि मुलगा ते आपण करू शकतो. मॅनेज पण अ कस आता. समजा कुठल्या म्हणजे एका अभ्यास आणि अ शिक्षण शिक्षण आणि जॉब तरी, नाही तर शिक्षण आणि घर तरी, म्हणजे असं करू शकतो.
तिन तिन् झालेत मुलगा पण घरी सांभाळायच त्याला.
बरेच जण तुम्हाला माहितीय का म्हणजे. बीएड, डीएड, डीएड, बीएड होतात लग्न झाल्या बऱ्याच मुली. होतात बघा हाय काय नाही तस तुमची पण इच्छा आहे नक्की पूर्ण होईल.
हो, नाही करायचच आहे, मला करायचंच आहे मला पूर्ण ते. एक्स्टर्नला पण टाकलं तर आता ऍडमिशन ह्या वर्षी जून, जुलैमध्ये होत पण ह्यावेळी पण माझ्याकडन ते राहिलच, म्हणजे कस झालं ते लास्ट
नाही
म्हणजे मी तेव्हा जॉब करत होते ना जॉबच्या नादात एवढे हे करून गेले मुलग्या डमिशन एक चालू होतं माझ्या. त्याच पण फिक्स करायचं पण मला, हा कळलंच नाही हा कळलंच नाही. की डेट कधी चालू झाली अ एम ए नाही एम एस सी. हा बीएस सी झाली आहे माझी मता एम एस सी. देडची झाली सायल. हो आता नाही आहे ना संधी म्हणजे एक्सटर्नल आहे ना माझं
एस्लल की.
हा मग एक कसं होतं एक्सटर्नलवाल्यांंत वेगळे्या असतात ना फॉर्म जरा. म्हणजे त्यांची वेगळी असते ऍडमिशन डेट आणि आपल्या रेग्युलरवाल्यांची वेगळी असते.
होय का.
हम्म.
अरे बाप
त्यामु ते जरास प्रॉब्लेम होत.
ह असू दे परत ह करा.
हो खप घता पुढच्या हो दोन वर्षाचे असते.
मग ते पण असत ना. मग फक्त अभ्या हे पुस्तक आणून तेवढं करायचं.
युनिव्हर्सिटी अशोकराव. नाही सलास सॉरी अ कुठलं ते वायस मी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
ओके के हां हां हां.
त्यांचं पणं आहे नां.
ह
अ म्हणजे एक्सटर्नल सगळ्यां म्हणजे ज्या लेडीजांना जायंला येतं नाही घरी बाहेर त्यांच्यासाठी ते आहे फक्तं पेपरला येणे हां. त्यांमधून ऍडमिशन करायचं म्हणते आता.
ओके ओके.
एक्सटर्नल आता पण मी बेस एक्सटर्नल. केलेता इथून प्र मण मला जॉब पण करायचंय. आणि. हो शिकायची तर दिसद आहे. हो मला करायच पण आहे किती पण हे झालं मला त्रास झाला तरी पण करणारच आहे ते.
नाही करा काररा नक्की करा आमच्या शुभेच्छा.
हो.
च करा करा आणि करून दाखवाच.
हो. मला ते एक म हे आहे त्यामुळे मला करायचंच.
हम् हम्. काय काय जण कसं म्ह ना आता कुठे शिकत बसायचं आता काय करायचं. आता वेळ होणार आहे का असं म्हणलं तर म्हटलं तर मग झालं असे. आता मी मी शिकले नाही पण दोनच्याार ठिकाणी जॉब तर केले भले प्रायव्हेट जॉब. खाजगी तर खासगी असं नकां पणं म्हणजे ठीक आहे बाबा. मी काही शिक्षणात तेवढी हे नाही आहे. अगदी अभ्यासात एवढं माझ्या बहिणी एवढी बूँदी नाही आहे. बहीण भाव एवढे बहीण भाऊ म्हणजे खूप हुशार आहेत ब्रिलियट म्हणजे हे यांत
होय परत येशील नां. कुठं आहे
अं.
कुठं आहेंतं म्हटलं.
नाहीं नाहीं भाऊ तर इंजिनियर आहे. तर पडीत बहीण बीएसीडी एम ए टी केलंय. पणं ते तिला ते मुलगी आधी लहान मुलं तर मोठी झाली त्यामुळें मग तिला कांहीं जॉब करतां आला नाहीं.
मग कुठं गेली आहे ही कुठं गेली. बे फ दे म लोनला ह मग आता जॉब कुठे करते आता ती की नाहीं. हो आहेत की ब्लड बँकेत वगैरे जॉब करणारे.
हो पणं पहिलें मुलगी लहान लहान म्हणून त्यात पणं मुलगी मोठीं झालीं आता पुण्याला राहतेय मगं तिथे सासू सासरे कडे कायं तिकडे आली मगं ती म्हंणे. की बाबा आधी मुलगी लहान आहे म्हणून मगं कसं करणारं पणं मोठी झालीय. भाऊजी कंपनीत जातांत. मगं मगं ते आता मुलगी अकरावीला गेलीय आहे असे म्हणले आता हो. त्यामुळें मगं आता कसं ते म्हणजे आम्हांला एवढं शिक. तुसुंधा जॉब करतांना तुला कायं का असं नां. कुठे का प्रायवेट ठीकाणी जॉब करते ते महत्वां आहे म्हणजे
हो.
हो गं म्हणलां असणं.
पणं आता नाहीं आता करूं शकतं नाहीं कायं?
नाहीं नाहीं नां मुलगी मुलगी आधी लहान लहान म्हणून मुलगी पणं जर मोठी झाली मगं परत ति हो मान्य आहे पण तेव्हा पण कोरोना होता ना दोन तीन वर्ष दोन एक वर्ष नाही का? त्या नंतर मग ते हे झालं ते हे होत गेलं असं आ. असं नका म्हणलं असू दे का तेवढं काय कसं तर वाटते म्हणले.
हो ते पण आहे.
भा भाऊजेच पण बीएड झालंय. ती लग्नाआधी करत होती आता अधिक मुलगी झाली परत दोन चार वर्षांमध्ये दुसरी मुलगी झाली. त्यामुळें मग मुलांमध्ये सजामंध्ये त्यामुळं भावासोबत कसं कंपनीच्या कामानिमित्त इकडे जां तिकडे जां असंते. त्यामुळें मगं तिला कसं मुलीं फी करावाला लागतात.
हो घरं पणं सांभाळांयला पाहिजे.
प्रायोरिटी देणं गरजेचं म्हणलं.
हो.
ती प्रायोरिटी महत्वांची आहे.
हो त्यांना पणं प्रायटी पाहिजे.
तरं म्हटलं तुम्हीं करा नक्की करा आणि खरं आमच्यां शुभेच्छा आहे तुमच्या पाठीशी आणि खरंच करूंन दाखवां.
हो मला करायचंच आहे ते माझे एक हे आहे तरं
नाहीं तुमचा आत्मविश्वास छान आहे बरं का चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं आत्मविश्र्वास वर तुम्ही करणारं नक्की करणारं.
हो नक्की करणारं नाहीं.
ति ऍडमिशन घ्या नक्की घ्या. मला सांगा आपलं काय हे जरी कॉलिंग झालं तर आपण बोलत राहूच ना. त्यात काय त्यात काय मैत्रिणी म्हणून बोलत राहता येते की एवढं काय ना पण खरंच तुम्ही खरं. म्हणजे छान छान वाटला तुमचा आत्मविश्वास बघून
हम् ह् ह् आता मुलगा लहान आहे का?
हो लहान आहे.
एक मिनिट कॉल कट झाला नाहीये थांबता का दोन मिनिट कॉलन कट व्हायचंय.
हा जरा नेटचा प्रॉब्लेम आला
एक दोनच मिनट चालूच ठेवा फक्त एक थोडास राहिलाय हे मुलगा लहान आहे का?
हॅलो बोला की
हा नाही म्हणलं मुलगा लहान आहे का म्हणलं.
हो लहान आहे लहान आहे.
होय का?
आता चार वर्षाच आहे. त आता हो आपलं करिअर पण बघायला पाहिजे.
हम ह ह.
मुलं पण चालत नाही मुलं मुलं पण म्हणून चालत. ना आपला पण करिअर बघायला पाहिजे.
हा काय कादम बरच किती मॅनेज करतात कसं कसं?
हो एक एक जण किती करतात घर मुल आणि परत नोकरी
तरी करतात.
हो आणि ते सकाळी आठ ला जाऊन संध्याकाळी आठ ला येणारे पण आहेत लोक.
हो तर त्यामुळं न. तर आपलं म्हणजे खूप हे आहे.
हो.